हॅलो
हा बोला की
अ तुमच्यात आणि मग मिस्टरांच्यात मग केवढं अंतर आहे हो
सात वर्षाचा
एवढं मोठे आहेत तुम्ही अठरा वर्षाच्या होता त्यावेळी ते पंचवीस वर्षाचे होते
होय दोन वर्ष झालं लग्नाला
हं हं हं
प्रेमात मानुस आंधळं होतंय बई
होयच की होयच की नाही मग आता जॉब काय करतात ते
त्यांनी जनरेटरचा मेंटेनन्स बगत्यात.
हा हां
हाय सोडा चांगल खरं आई बाबाचं म्हणणं कायं एकच वेगळच असतयं व्ह आपल्याना एक वाटतंय करताना
आणि मेन म्हणजे आता कस मुलींची संख्या कमी आहे त्यामुळे कशी ती म्हणल तशी स्थळ कशी येतात बघितला काय एक एक मुलींना काही नको म्हणतात तुमचं खर मुलगी द्या असं चालू हाय आता
आणि खरं आमच्या पप्पांनी लव मॅरज केल म्हणून सुद्धा माझ्या आम्ही तिकडं लग्न करून आलोयं आणि मी संध्याकाळी फोन केला की आम्ही असं असू आलोय म्हणून आणि पप्पा आमचं दुसऱ्या दिवशी ह्यांच्या कामावरतीले ह्यांचे मालिक जरा पप्पांच्या ओळखीचं आहेत नाही
मग त्यांनी घेतल्यानंतर आणि तिथं मला आणि हेनासनी बोलवलेलं आणि आमच्या सासू सास संघ आलेले आणि आम्ही दोघं पहिला आत गेलो आणि डायरेक्ट खुर्चीवर जाऊन बसलो म्हणजे ध्यानात च नाही की आपण यांच्या समोर पाया पडाव म्हणून लग्न करून आलोय त्यांची काय इच्छा होती माझ्या गळ्यात पडून रडल पप्पाची इच्छा होती ही की आमी आमच मोठं काका आलेलं तिथं म्हणजे मावशीचं मिस्टर त्यांनी म्हणलेत की बघ तुझी पोरगी पाया तर पडली काय रडली तर काय म्हणजे त्यांच्या मनात त्यांनी संशय निर्माण केल्यामुळ आणि जरा घोळ झाला त्या
आणि ते कसं होतंयं त्यावेळी आपल्याला कसं आपल्या डोक्यावर भूत चालू असतयं लव्ह मॅरेज च आणि ते आईवडिलांना कस समोर खुर्चीवर खालीमान घातलेलं बघून किंवा चार माणस आसपासची बोलतातच की ते नंतरला जिवायला लाग की का आपण असं केल त्यांना विचारून केलं असत तर... सगळं नंतर चालू होत आणि ते डोक्यात एवढं बसते कि ते बाहेरच... पडत नाही लवकर कध
परतना नाही तिथनं आलो आम्ही आणि तिथनं मग प हे आमचं हेंच मालक.. का म्हण की आम्ही परत लग्न लावून देत हेली म्हणजे इ कडल्याने माझ्या सगळ्या साड्या म्हणजे पूर्ण साखरपुड्यापासन... जी अक्षतापर्यंत. बसन ते पूजेपर्यंत सगळ्या इकडनं म्हणजे आमच्या सासूबाईनी सगळ्या साड्या काढल्या माझ्या. घरात य परत तिकडचं. आल त की परत नाही नाही माल म्हणजे आमच्या घराला आम्ही लग्न लावून देतो. त्यानं आली येत लग्न तिकं न आणि साडी घेऊन त त्यानी. पप्पाने आमच्या त्याव लग्नात मला दीड तोल सोन घातलं. तिकून बी येऊन होय आनी.... परत न हितन मोठ्यानं लग्न केल तें केल आनी बिना जेवता गेली सगळी म्हणजे ेत्या आमचा त्या चुलतीच पोरग एक लईच भांडाय लागलो ना आम्ही.. ती भांडणं लागलं ना मी स्टेज वरन मंगळसूत्र हिनी घातलं.. आणि त्या म्हाला रँक वरती हार घालायला उभा केलेला.. ती वर एक केलेला ही सगळी निघालेली ते मलाच काय कळालं कशी उडी? मारायच का काय तें रँक वरती वरती घेतलं ना कायच.. का ना मग् मी ते निघाले तशीच ते रडत गेलेलं... आणि ते पप्पा म्हणलं हे तू आमच्या सग बोलूच नकोस हेच करू नकोस.. म्हणजे ह्या गावातील माणूस कोणत त्यांना का तर म्हटलेले. की बाबा माझी पोरगी अस तर मी काही एढं हे केलं नसतं म्हणून. म्हणून ते सगळी चिडलीत आणि गेलीत आणि काकांची तर जेवले नाहीत कोणच. परत ना ते काका दीड तोल सोन घातलेल ते तिथे घेऊन थांबलेलं की दर तझ्या पप्पा पप्पा न मम्मीनें घातलेल मी काय म्हणलं तेनी येउदेत घालू द मी काही कुणाचं घेणार नाही तर कुणाच काय म्हणालिस... तुझ्या बापाने तुला घातले.
हा हा.
आणि मेन काय मार्गषिश महिन्यातला चौथा गुरुवार होता आणि मी काय? च्या नेलेलो आणि लक्ष्मीच्या फोटोला... दीड तोल्याचा हार लक्ष्मी हरत्या फोटोला घातलेला मम्मीने.. त्या म्हणलं की ही गेली खरं माझं सोनं बिन काहीच गेल नाही मी कानातलं सुद्धा काढून त्यांच्यापाशी ठेऊन आलेली... पप्पांचं काय म्हणण हीच कायच सुद्धा घेऊन गेली नाय. एखादी असती तर सगळं घेऊन गेली असती. आणि तिथ झालं आणि पूजेला आल्यानंतर पूजेला आणि सगळी जणआली. म तवा सगळं पप्पानी आमच्या संसारसाठी कुठलं एक सुद्धा भांड ठेवलं नाही. सगळी भांडी बेड, कपाट.... परत ना ड्रेसिंग टेबल सगळं काय म्हणाल ते दिलं मला. का तर एकुलती एक पोरगी हाय म्हनून.. मला आता चुलतीचा हो आणि आता चुलती तिच्या पोरग्याच, पोरगीच ल ग्न झालंय.
हा. हा.
आणि तिजं म्हणजे तिचं पण कसं ठरवल्या होतं म्हणजे बघायला आलेल्यांनीच... तरी त्यांचं बाबा काय नाही म्हणालत. आणि वर्ष झालं बघून ती म्हणले आता मी त्याला त्या पोरगल्याच करून घेणार म्ह त्यांच्या पप्पा नी तिला काय सुद्धा दिलं नाही म्हणजे पाहुण्यांनीच... जस घेतलेलं घेतलेलं असं दिलं मोठ्या मोठ्या वस्तू त्यांच्या पप्पानी... काय सुद्धा घातलं नाही तिला म्हणजे त्यांच बघून मला आणि लयच हे झालं. ते बाबाना आपण एवढं जाऊन कर हा सगळं दिलं म्हणून
मलाही वाईट वाटतंय ते आणि दुसऱ्यांचं बघून आपला आई बाबा किती म्हणजे आपल्यावर मया करतात आणि आपण हे काय केलं हे आयुष्यभर ते डोक्यात राहताय ओ. कारण मला तर ते सार सारखं वाटतंय की आपण आपल्या मम्मी पप्पांच्या पस पसंती न का हिथं काही कमी नाही सोडं सगळं हय पण ते कसं ते शेवटी कसं लव्ह मॅरेज केलं म्हणतात. ते आईवडिलांच्या मनाविरुद्ध केल असच म्हणजे त्यांनी काय नाकारलं नाही काही नाही लगेच यायला लागले बोलायला लागले खरं ते कसं होतें बाकीच्या शेजऱ्यांना तेवढंच पाहिजे असते ते आपल्याला त्यावेळी कळत नाही. की आई बाबा समज होय होय आई बाबांचा आपल्या मान खाली जाईल काय त्या अजिबात काय डोक्यात नसते र ते फक्त काय ज्याच्यावर प्रेम केलंय त्याच्यावर लग्न व्हायला पाहिेजे डोक्यात असत. पण ते नंतर आता अस रोज दिवस वाटतय की, आपण आई बाबा एवढं केल्यात अजून पण करतात मग आपण त्यांच्या मनाविरुद्ध केलं.
मग काय तर दामचे इथ म्हणजे मसरा आहेत चोडा त मच यायला झाल्या आणि इथं विकत दूध घता आणि पप्पा आमचा एक दिवसा आड करून दीड लीटर ची बॉटल मला दररोज तेवढ्यावर नाही एवढं वाटत की बाबा ना बघा हच प किती. आणि येऊन घरात देऊन जाते. जावा जव द्यावं नाही तर जावं असलं पण नाही येऊन घरात फिरी मारून मगच जाणार. कसं आहे का? आहे बोल
खरंच की ते आपल्याच मनाला लइ लागते ते कि एवढं मया करून पण आपण त्यांच्या मनाविरुद्ध केलो असं वाटत,
पण शब्द मला बोललेली बघ आता ह तुला पोरी होतील्या. किंवा तुला पोरगी होईल तेव्हा तुला करणार आता काय करणार नाही.
मग तेच टेन्शन घेतलं असशला तुम्ही जास्त
मग काय तर
ह ह हं
तेव्हा काय ते नव्हतं सगळं हे म्हणजे जरा देरांशी झाल्यामुळे सगळं बाकी चांगलं होतं. आणि त्याच म्हणजे ते वारले त्या दिवशी संध्याकाळीच म्हणजे माया पोटात दुकाला लागलं. कायच कर ना म्ह मी काय म्हटलं रडा म्हणजे रडल्यामुते आणि एकाच जाग्या बसल्यामु बायका बोल आल्या असल म्हटलं तर दिवस दिव ने आम्ही म्हणजे दाखवा गेलो दाखवा गेल्यानंतर डॉक् म्हणले की बाळाची वाढ कमी झाली. आणि बघूया आणि आठ दिवसाच्या गोळ्यात तर जर ठीक वाढली तर ठीक नाही. अस असं करायला लागणार आणी ते झालं आणी नागपंचमी विचारल्या दिवशी माझं ब्लीडींग च व्यायला लागलं कायच हो नावाला
जाताय तुम्ही
होय जातोय की ल पंधरा दिवसाला असतेय मी महिना झाला नाही जरा पेरण्या तेन चालयता ते पेराय गेलेलं ्हा ते पहिल्यांदा गेलतो टोक नाहीला राह आणि ते हात शज ती परवा दिवशी हिनी बाजर करताना गुलाबजामनचं पीठ आणलेलं होते प्रीमिक्स च आणि ते म्हळायला लागलं ती घट्ट होते की एकदमच किती जरी म्हळत तरी पण घटत होते ते आणि ते दोन्ही एकदम हे झाले आणि हात सुजलाय उजवा त्याच्यात ह ब्लाउज ते ब्लाऊज हाता वर करत बसलं त्यांना लई सुजलं त्यानी आता दांगा करालत कामावर जाताना कशाला तु काय तर करत बसलेस म्हणून
हा हा लई हे वाटते साडेसात आठ मिनिट ते न्हे आता ते खाली झाल्यानंतर त्यांनी गेलं तसं माहेरलं तुमच्या?
गेल तु कि मग तिथंच होतो महिना भर मी होय सात आठ महिन झाले माज खाली होऊन
हा हा परत थोडा दिवस जरा काळजी घ्यावा लगेच काय हे करू नका कारण ते कसं पिशवे तर ती कमकुवत झालेली
नाही ते क नि आमच्या इथं म्हणजे ते रूजूच नाही राहिल्या नंतर राहायला इथं आमच्या पलीकडचे जाऊ बाई येते क नाही सखे चुलत त्यांच पण नवव्या महिन्यातलं बाळ सगळं तयार झालेलं पोटात म्हणजे असं हे केलं त्या जेवल्यान झोपलेल्या त्यांचं बाळच एकदम हल ना म्हणून त्या गेल्या म्हणजे हालचालच काय होईना म्हणून तर त्यांनी पोटतच असं बाळ वारलेली
आग बाई
आणि परत ना चौथ्या महिन्यातलं पण त्यांचं बाळाची वाढ झाली ते पण खाली केलं मग आज पण तसंच झालं मात त्यांनाच नाही राहिल र पुणाष्ट बा आता त्यांना राहिले मग सातवा महिना आहे मग काही तरी त्या सातव्या महिन्यात नसले त्या गेल्या तिकडं माहिरला लावून दिले त्यांना पण आमच्यात पण सांगितलेत की राहिलं की डायरेक्ट तिथं इथं थांबायच नाही.
होईस की ह तसं एकक घरात का नाही तसं असतेच आणि एकेका पण डोहाळ जेवन तर मोठ्यानं केला पण होतोय बघा
हो आमच्या मग तेच केले पहिल्या पहिलीकडच्या जावूबाईंच त्यांच्या सासूबाईस आमच्या सासूबाईस सांगाल आपल्यात तर रुजू नाही आहे आणि काही करू नका असं
हा हाऊस काय करत नाहीत आता आमच्यात पण शेजारी आहेत. अजिबात हाऊस काहीच नाही तिची राहिल्यापासून पण सांगितलं नाही त्यांनी लवकर चौथ्या महिन्यापर्यंत आणि डोहाळ जेवण नाही काहीच नाही
हे बघ काय आता आणि एकदा मी करतो
आता ताई ऐका सांगतो ऐका की लगेच कॉल करू नका तुम्ही एक दहा ते पंधरा मिनिटान करा. कारण ते लगेच पण कॉल करायचे नाही हेत हा पाचच्या पुढे करा कि मग. मला अजून एक कॉल मला एकच कॉल कमी पडतोय एक किंवा दोन. काय काहीतरी कॉल कमी पडतात. मग बघतो तुम्हाला तुम्ही पण करा मग मी पण करतो चालतंय
चालतंय चालतंय म्हणजे का मला ते कुणाच नंबर भेटा ना तुमच्या कड नंबर आहे का ताई कुणाचा?
नंबर आहेत की. ते ग्रुप नाही आपल्या ग्रुपवरतीच का नाही फोन फ्रेंडच्या. प्रतीक्षा कांबळे म्हणून त्यांनं. नावं आहेत बघा त्याच्यावर कोण काय मला पण एवढी नावं काय आठवत आठवण त्याच्यावरतीच ग्रुप मध्ये बघायचं ते हा. हा. आहे त्याच्यामध्ये. नाही. नाही. असेच ग्रुपला ऍड झालेले नंबर असतात की साईडला.
बरं बर बघतो घ्या नंतर म थोड हा. हा.